म्हटलं पाहिेजे, म्हणजे तटी तेऽ नाही हेच केलं की नाही, मग समिष्ट केल्यावर त्याच्या वदर येते मध्ये झिरो च ईव रायला.
झिरो तर काही बोलली नशील तू.
ते नाही बोलल तर जिरो येते काय?
हो, म्हंणजे तो कोण उचलला नाही की नाही फोन, तर झिरो झिरो येते.
आणि पहिले मग ते प्राप्त केलेले, ते जातात का त्याच्यात.
नाही त्याच्यात नाही जात, ते कायला जातील त्याच्यात.
हा. मग ते तसे, आता हे पंधरा झाले समजा, वी वीस याचा टार्स आहे ना हा.
हो.
तर पंधरा झाले हे.
पंधरा झाले काय, त्या याच्या सुद्ध्या पंधरा झाले का मग? हो म्हणजे बॅग गेले कॉल त्याच्या सुद्धे.
हा ते बॅग गेले त्याच्यासुद्धे.
मग ते र डबल करते.
डबल करा लागत काय? सुरवात पासून.
नाही नाही तोच कॉल नावा तो यक.
हा मग ते दोन दोन कॉल गेले ते बॅग.
हो, ते डबल करर् दोन कॉल.
बर, म्हणून ते तसं दाखवून रायल ते जिरो आहे ना? बर. ते अर्चनाला करून पाहिले म्या दोन्ही वेळा लागलेच नाही ते.
नाही काय?
नाही, म्हणजे तिने उचललाच नाही ते ऑनलाईन हाये की नाही आहे सध्या तर.
ऑनलाइनच आहे ते, माझ्यासोबत बोलली ना सध्या मालल्या सोबत सध्या बोलली ना ते.
हाओ काय?
हाव.
म्हणजे बोला लागते, नाही काहीतरी दोन तीन मिनिटं तरी बोलालागते. हाय ना हा नाही बोलल तर मग ते बॅग जाते.
हाव ते झिरो दाखवतात मग.
मग ते झिरो दाखवता, आता तुमचे किती झाले?
न च झाले माझ कामच चालू आहेत.
चारच झाले काय?
हो
आणि मग त्याच्या वदर ते काय आहे तर ते पैं किती झाले.
ते आटा येलात मले आता तला नऊ कि द
हम्म
आयली माय
हा
हा
म्हणजे आपल्या इकून लावायचें असते ते आहे की नाही.
हम्म अगग
हा का
ह ठेवता येत नाही का वरती तुले
कोण तुराला भांडे?
नाही तू चड वरती सप इकडे लवकर
य वरती चढला की काय हा हा हा हा अहं अहं